हॅलो काय म्हणतो कुठेस?
अरे काही नाही इकडं नाशिकला आलेलो होतो.
हा काय रे कस कामाबद्दल जेवण तर झालंय. तुझ झालंय का?
हो झालेलंये.
काय खाल्लं मग तू आज?
काही नाही उप्पीट जेवण केलं आणि काही घायला आल होतो मी.
मग देतो ना.
आणि आपला तो चुना नाही का तो कचा लावू नाही का म्हणजे कसं तोंड नाय सोलत.
हा तेच करावं लागेल आता मी काय म्हणतो
हा बोल ना.
सहाला बोलवल का नाही?
सहाला तर नाही बोलल सहाला बोलवाव लागल.
सहाला बोलून दाखवू सहाला अ एक अ कॉल करून ठेव म्हणजे सहाचा एक कॉल तुझा एक कॉल साचे पैसे आपण आपल्याकडेच घेऊन टाकू
बर बर सहाला कॉल करतो मग म्हणजे कस दोघांचे पैसे सहाचे पैसे आप आपल्याकड मग आपल्याला दोन दोन तीन दिवस आपलं काम पच्चीस होऊन जाईल.
मग तेच ना आपल्याला म्हणजे कमीत कमी दोन एक दिवस कंटिन्यू पार्टी भेटून जाईल.
कंट्यूनू पार्टी बाकी मी काय म्हणतो असा आला का त्याला बोलवल होत ना आपण
नाही ना त्याला फोन नाही करेल त्यान त्याला फोन करावा लागल. ते स्पीकर वर नाही जात बरं का.
घरून नाही जात का? बर बर मग आपल्याला
दा
दहा का बर बर दहा किती?
फक्त दहा बिकाॅज अ आणि आता माझे आहे ना जाशील दहा दहाचा चान्स गेलेलेये आता फक्त पंचवीस चान्स ए हा पंचवीस दहा चान्स गेलेले पंधरा चान्स उरेल माझ्याकड आता
हा का मग या पंधरा चान्स मधी तुला पंधराशे रुपये भेटू शकतात.
हा तेच ना म्हण ते बाकीची आज तुमच्या याच्यावरती करून घ्यावं लागल.
मघाशी तु खाल्लं काय?
मी आता आपलं वरण भात अअअ आणि गवारीच्या शेंगा.
आणि त्या स्वतः हून डेझर्ट
डेझर्टला नंतर आम्ही काय नाही भाऊ फक्त पाणीपुरी खाल्ली ते अशी नाही का रिमलची पाणीपोरी होती छान होती ते आपण आणतो बघ नेहमी.
हा ती तिकडून आणतो काय ना आपण ते नाही का ते. ते नांदूर नाका नाही, नाही नांदूर नाका नाही. नाशिक रोड, हा बरोबर तुम्ही तर पॅकेज घेत क्लास वरूण.
हा ते अडीचशेवालं पॅकेज असत ते घेतलेलं होतं.
मग ते
आर मग परवडून जातो खूप. त्यास एक प्लेट पंचवीस लाये.
हा हा असा त्याच्यात दहा प्लेट होऊन जातय दहा आणि वीस प्लेट.
दहा एक म्हणजे वीस एक तर आरामच होऊन जात.
हा. एक संमोरून बॉका पळाला नाय.
हा मांजरीले झाले हो आमच्या इकड पण खूप मांजरे झाले.
मग आता त्यांचं करायचं काय? नुसते जावत नुसते्या मांजरी गाडी. चुकीच आहे काही, बरबर.
तेस.
त होलश
आणि. बाकी नाशिकला आले होते का नाही तुम्ही कधी एवढ्यात?
नाहीा आलो होत ना कालच आलो होत, घरी गेलो आता परत आले.
त्याच काय झालं? केलं त्यानी.
हा मग थोडंफार सामान वाईल आज परत वाईल नाही ग आता. शिफ्टिंग चालूये थोडीफार. ते टी, सोफा की नी होल्डर वर माझं.
हा हं.
हों त्याला ड्रिल मारायचं ये. हा मग ते जोद्या तो इलेक्ट्रिशियन बोलवलय. तो इल तेव्हा मग मारू ड्रिल.
हम्, तू कुठे गेला?
मी आता रस्त्यावरती चालू राहिलो.
नाही ना तो इलेक्ट्रिशिन आज आला होता ना?
तो आलो होता पण मग तो काही नारगे काही त्याला काही जमलं नाही मग तो गेला निघून.
निघुन गेला काय?
नाही नाही जमलं-विमलं नाही असं काही नाही फक्त त्याला आहे ना उद्या पण याच होत. होतो म्हण आता लय वेळ झालंय मी जातो आता घरी माझं.
हा हा. असा विषय, ते तुला पाहिजेल का ते? हत्या पाहिजेल ना? हे इकडं मी जाताना आता गाडीवर ठेवून जातो. तू घेवून टाक. नाही ना आवाज आटकून गेलाय तुझा. नाही रे, तुला येतो का माझा आवाज? नाय येत ये न हूं एकदम मी तिकडं जातो रेंज नाय न इकडं हॅलो हॅलो येतोय का आवाज हॅलो हॅलो हाय म नेटवर्क इशू असल नाय क काई कायतर तितना तुमचं नेटवर्क चेक करा त, नेटवर्क चालू ये चांगलं चालतंय क चालतंय इकडं आमचं नेटवर्कच चालना म्हणजे मग माझं चालतंय कायतर प्रॉब्लेम असल कंपनीचा असल बहुतेक म आवाज येतो हा असे पण होता ना असे इकडून तिकडून रेकॉर्ड होत असतील ना मंग बोलू आपल्याला काय बाकी काय नाय हेच ते रेंज जात होती. परवा जाऊ मग आपण रामशेष वरती नाय नाय सटकी बिटकी होऊनच द्याची नाही ना ते सकाळी सकाळी म्हणजे न मला असं वाटतंय पाच ला निघू म्हणजे स अ सहा उजेडात जरी वरती गेलो ना तर लय भारी पॉईंट दिसल आपल्याला हुं नजाराच वेगळा राहील किल्ल्याचा बघायचा. हा ना हे अअ मा मला स्पीड चांगला ये इंटरनेटला मला बघायला गेलं ना डायरेक्ट आता समजा इथं दाखवतांना दोन एम बी पी एस ला दाखवतय. हां का दोन एम बी पी एस नाही डायरेक्ट तीस एम बी पी एस पर्यंत गेलय आता अ असंल काही प्रॉब्लेम तसा बी होऊ शकतं काही बघू आता चला झाला सक्सेस त ठीक ये. ते हाय आपल्या असं ओळखीच्या गनी भेटेलले. हम्मं आता करू बघू म्हंटलं काय होतं का नई बाकी आता बोर होऊ रायलं. नाय आता ते करावंच लागल फक्त अजून काय कितीक राहिले. थोडंच राहिलय न म तेवढं करू झोप पिक्चर चांगला होता तो कोणतरी केडी म्हणून यायले ना केडी हं कोणताय साऊथ ये का साऊथ ये साऊथचा पिक्चर म्हणजे असं साऊथ चे भारी भारी पिक्चर ये साऊथ चेच आवडतं मला त बॉलिवूडचे नाय भरोसा राहिला. तुवा व्हायला का माआ फॉल्ट व्हायलाय का तसं, एवढं तं नाहीये, पणं मग बऱ्यापैकी आहे नाही का? . त्याच्यात म्हणजे अशी अ वेगळीचं थोडं, लव्हं स्टोरी वेगळीचं दाखवलेली, म्हणजे जसं की स्ट्रेप बा्बौ्दर म्हणली लव्ह स्टोरी दाखवली त्याच्यात. हम्म! अरे म्हणजे नुसत म्हणजे हां, मग पण एवढं पूर्ण नाहीय, आ नाही तसं आहे, घरचानंसोबत पण बघण्यासारखं, पण मगं असं नाही का नाहीतरं मगं घरच्यांसोबत बघायचं, फ्रॉम सिरीज ये. क्रिमिलालं जेस्टीसं ये. दोन्ही पणं, त्यात भारी कामं नाही, असून मी नाही बघितलेली. ती आश्रम कशी पाहिले का? ते मी आश्रम ऐकले होती, ती एक कोणती तरी, राघव जुलची येलं नवीनं कोणती कोणती तरी म्हणे भारीये का? चालां जाऊ द्या, बघूं आपण कायं होत ते करतो कॉलं तुम्हाला उद्या, हो.